हॅलो हा काय करत
काय नाही चालेल का कामावरयचं
कामावर
कामं आवरायचं चाललेय.
होय मी पण काय नाही बसले अगं निवांत.
हम्म हम्म.
विराजला ट्युशनला सोडून आली आणि आमच्या इथे ना पाऊस पडतोय ना.
हम्म हम्म.
पाऊस पडतोय तर मग अगं बाहेर एक गेटच्या बाहेर एक खूप मोठं झाड होतं
हम्म.
आणि असं वाटत पण नव्हतं पडल वगैरे काय अगं आणि ते ना रस्त्यावरतीच पडलं.
हम्म हम्म हम्म मग आता हे झालं असेल म.
हा मग लाईट वगैरे सगळं आणि अ अ काय झालं ते गाडी कसं मेन रोड आहे ना
हम्म.
मेन रोड असल्यामुळे ते एक स गाड्यांचे एजार कंटिन्यू चालूच असते एक स्कूटीवाली लेडीज होती लेडीज म्हणजे एज त्याचा ट्वेंटी फाय पर्यंतच आहे
हम्म हम्म.
अ तिच्या अंगावरतीच पडलं ते झाड.
अरे लागलं का मग तिला?
तिला लागलं म्हणजे तिथे तर तिला उठायलाच येत नव्हतं मग इथेच कसं बाहेर लगेचं हॉस्पिटल आहे ना म हे आजूबाजूची सगळी लोकं लगेल अ अज जोरात म्हणजे ऍक्च्युली तिजं ती म्हणजे पूर्व त्या झाडाखाली सापडलीच असती पण अ झाड ज्या साईडला पडलेलं ना तिथे अ पार्किंग पण असतं ना एका साईडला बघ गाड्यांचं
हम्म हम्म.
हा मग त्या गाडीवरती ते पडलं झाड आणि मग त्या तिच्या गाडीवरती पडला असेल ना त्यामुळे तिला बहुतेक कमरेला लागले कारण तिला जिस बसले तिला उडताच तिथून येत नव्हतं.
गाडी गाडी
गाडी गाडी तिथे साईडला घेतली लोकांनी आणि तिला मग इथल्याच आमच्या इथल्या म म्हणजे सोसायटीतल्या मुलांनी वगैरे तिला त्या बाजूच्या हॉस्पिटलमध्ये लगेच न्हेलं. कारण लगेच समजलं ना तिला उठता येत नाहीत आणि आवाज आल्यानंतर सगळी लोकं बाहेर अरे काय अशा चा आवाज कशाचा आवाज आला करत.
झाड वाजलं असेल ना पडल्या.
हा आणि जवळच ना गं. आणि मी नुसतंच त्याला सोडून येत होती सगळे लोकच लगेच जागी म्हणजे बाहेर गोळा झालीत. त्या गाडीवाल्याला पण त्या गाडीवाल्याच जर किती नुसकान ते गाडी पूर्ण चेपली अगं फोर व्हीलर आहे.
हा ना.
हा.
हम्म हम्म.
आणि मग तिला हॉस्पिटलमध्येध्ये इथं न्हेलं आणि इथं चेक वगैरे केलं ना आता लगेच इथले कसं माहित आहे ना सगळे लोकं मग लगेच फोन वगैरे केले असेल ते ती कुठेतरी अ इ थलीच आहे बहूतेक जवळचीच असणार आहे मग लोकं लगेच आणि अ म तिला सांगितलं असेल इथे कसं नॉर्मल हॉस्पिटल आहे मग ते दुसरी न्यायला सांगितलं तिला, हा मगं तिला ऍम्ब्युलन्स मधून दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन गेले.
हम् हम् हम
काय होतय काय माहिती, हा. लागलं बऱ्यापैकीच लागल अस किती घटना घडल्या पाऊस हा आणि पाऊस पडतोय त्या दिवशी पासून किती घटना घडल्यात ना अशा. आमच्याकडे तर त्या दिवशी पण सेम असंच झालं आगं.
हमं हम.
अ वरती असं ना बस बस स्टॉपच्या इथे ना एक मोठ झाड पडलेलं. आमच्या इकडे सकाळी अ दोन दिवसापूर्वीच बघ बाराला लाईट गेलेली. दोन तीन दिवसापूर्वी खूप पाऊस होता क नाय? तेव्हा, सकाळी बाराला लाईट गेलेली पहाटे म्हणजेच दुपारच्या बाराला लाईट गेलेली. दिवसभर आली नाही रात्रभर नाही पहाटे चार ला लाईट आलेली.
आमच्या इकडे पण तसाच प्रॉब्लेम झालेला खूप पाऊस होता तेव्हा. पाणी कधीच भरत नाही इकडे ते ह्यावेेळी एवढा पाणी भरलेला.
हम्
पाणी भरून बऱ्याच माणसांचं नुकसान झालं. काहींच्या गाड्या वाहून गेल्या. जे असतात ना हॉटेलच्या टपऱ्या वगैरे.
हा हा हा
त्या टपऱ्यांचं पण ते सगळं टपरी स सगळं सामान म्हणजे ते छोटे छोटे हॉटेल पाणीपुरीचे
हा हा
परत वडापावचे गाडे असतात ना
हा हा
ते खूप नुकसान झालं त्या लोकांचं ते अशे वाहून चाललेले त्यांच्या त्यांच्यातले ते फ्रीज वगैरे असतातच ना त्यांचे.
हां हां
ते फ्रीज ते सगळं. असं वाहून जाताना दिस तय बट काहीच करू शकत नाही असं त्यांची अवस्था होती.
ह त्या दिवशी तर न्यूजला बघितलं का कुठेतरी ते गॅसच हे झालेलं.
हम्म गॅस ते कंपनीतच पूर्ण पाणी गेलं ना कंपनीत पाणी गे गेल्यामुळे कंपनीतले सगळे अ सिलेंडर जे असतात ते गॅस सिलेंडर ते सगळे वाहून गेले
नदीमध्ये वाहत चाललेले लोक किती गोळा करत होते पण नंतर त्या लोकांनी सांगितलं कि ते वापरू नका एक्सप काय काय त्याच्यावरती किती हे झालं ना
हम्म
ते आठ दिवसच पाऊस पडला एवढं नुसकान केलं आणि त्याच्यानंतर आता थांबलाय तो थांबलाच आहे पण इकडे पडतोय आता दोन
नाय चालू हाय आमच्या इथे पण आता चालू हाय पाऊस चालू झालय हम्म
आज सकाळपासून आहे येतोय जातोय येतोय जोतोय पण कस पावसाळया गत जसा पाऊस पाहिजे, तसा पाऊस नाहीच हाय जिकडे जिथे पडेल तिथे पडतोय जिथे नाही तिथे नाहीच अजिबात पाऊस त्यामुळ
काय असं कडक ऊन की गरमी गरम होतय
पण शेतकऱ्यांच नुसकान किती होतय ना त्याच्यामुळे
ते तर आहेच
हम्म आता मग त्याच्यामुळे सगळी महागाई होणार आहे सगळं किती रेट वगैरे भाजीचे चाळीस रुपये पाव किलो शिवाय काय हाय अग काल ना मी शेवगा घ्यायला गेलेली
हम्म
चाळीस रुपये पाव किलो शेवगा
हम्म महागच झालेत तेवढे तर
सगळे भाजीपाला वगैरे सगळं सगळं किती महाग झालंय कांदे जिथे पंधरा आणि वीस रुपयाने किलो होते ते आता तीस चाळी चांगले कांदे हवे असतील तुला एकदम सुके आणि मोठे वगैरे तर चाळीस रुपयेशिवाय किलो कांदे नाहीेत
सगळं महागणार आता महाग वाढलीच आता राहिलीच काय महागाई वाढायची वाढलेली तर आहेच पण अजून पण होऊ शकतं
ह ना खोबरेल कसं किलो आत्ता तुमच्याकडे
आमच्याकडे चारशे चाळीस
मग तसं आमच्याकडे ठीक आहे तीनशे चा तीनशे ऐंशी रुपयेनी
चांगलं आहे मग
हा आणि चांगलं खोबर एकदम म्हणजे क्वालिटी
नाही आमच्याकडे यता चारशे चाळीस न मी आणलं तर त्या दिवशी
त्या दिवशी मी एक किलो तीनशे ऐंशीनी घेतलं
हम्म
बाकी ज्वारी गहू वगैरे हे त्याच सगळं रेट वाढलेत आता
हो ज्वारी त्याच खूप
सत चांगली ज्वारी सत्तर रुपये किलो झालीय
ह ना नाही एवढं काय आम्ही बघित लं नाही गेलो नाही काय आणायला वगैरे पण आहे वाढलेत हे माहिती आहे.
हम तेच ना आता असं झालं की हे सगळे
पये किलो होती मग आता तेवढ्यात परत वाढली असते साठ पासष्ट रुपये किलो होती चांगली ज्वारी
हम तसे घ घेईल तस आहे की ती पन्नास रुपये वले किलो जिब आहे ना त्याची भाकरी जर केली ना ती भाकरी काही व्यवस्थित नाही होतय. म्हणजे सकाळी केली तर संध्याकाळी ती भाकरी ठेवशील तर तू कडक होते भाकरी ते
हम्म हम्म
असये.
चांगली असेल तर मग
ते तसेच सॉफ्ट राहते. फ्रूट्स वगैरे सगळंच महाग झालं फ्रूट्स कसले आहे सगळे फ्रूट्स दोनशे तीनशे रपये किलशिवाय फ्रुट्स नाहीयेत.
हो बनाना महाग झाले.
पन्नास रुपये डझन आणि जे साधे बनाना हा
सत्तर रुपये डझन साधेवाले पण
साधेवाले पण आणि आपले जे देशी असतात ते
रये साठ ते शंभर रुपये
मग ते तुमच्याकडे खूपच महाग झाले आम
हम्म हम् साठ रुपये आणि सत्तर रुपये असे साधे आहेत. आणि हे ऐंशी न भेटायचे पण गेलेत नव्वद शंभरकडे
हम्
हम्म आमच्यात काही जास्त करून ते आणत नाही देसी मुलांना माझ्या तेच आवडतात साधेवालेच
आमच्याकडे मी साधेवाले आता का नाही अ त्या दिशी बघ कधी परर्वाच गुरुवार होता ना कालच मठामध्ये स्वामी समर्थानच्या न्यायला.
हम् हं ह
तर स्वामी समथाच्या मठामध्ये तिथे त्या मठाच्या बाहेर ती साठ रुपये म्हणजे डझन बोलली. पण मग मार्केटमध्ये पन्नास रुपये डझन होते.
हा ना
हा मार्केटमध्ये पन्नासनी होते. आणि मग ते जी आपली देशी केळी आहे ती खायला आपण आणतो. ते आहे सत्तर रुपये डझनने
भाव तर वाढतच चालेल वाढतच राहतील
आता सगळेच भाव म्हणत होते की कांद्याचे भाव अजून वाढणार आहेत तर पाऊस चालवत
हा ना मला पण आणायचे आम्हाला पण आणायचे आहेत खरं कांदे
घ्यायचे नाही एकदमच आता आता पावसाळ्यात ओले होतात मग ते कांदे टिकेत नाहीत.
हम्म हम्म
लगेच वास येतो सगळ्या घरांमध्ये त्याचा
घ्यायला तर लागणारच.
सुके होते तेव्हाच तुम्ही घ्यायला पाहिजे होते.
हम हम हम नाही तेव्हा पाच किलो आणलेले आता संपत आलेत
हम ह पालेभाज्या पण आता काय पावसामुळे चांगल्या येतच नाहीत म
पालेभज्या आता पावसाळ्यात घेऊच नाही जास्त करून नुसतं पाणी त्या आता त्याच्यामध्ये पडलेलं असतं आणि त्या घरात आणल्या की परत पूर्ण लगेच नाईन लगेच निवडल्या की त्या लगेच खराब होऊन जातात त्यांना पाणी तसंच धरून राहतं आणि ते नासल्यासारख्या होतात अशा
आणि ते काय बोलतात काय असतं त्याच्यामध्ये गांडू
आळ्या पण असतात त्याच्यावरती जास्त हम्म हम्म पालेभाज्यांमध्ये काही सांगता येत नाही
चहा वगैरे बनवला
नाही अजून आता थोड्या वेळाने
हम्म
हम्म
चहा बनवायचं म्हटलं तरी साखर वाढले दूध वाढले
हो आराम झाला ना आता थोडासा आता थोड्या वेळाने
हम् हम् मी आता थोडा वेळ आराम करेल कारण आता त्याला ट्युशनला सोडून आली तर आता थोडा वेळ मग आधी आराम करेल मग पाच वाजता उठून मग थोडीशी स्वयंपाकाची तयारी चहा वगैरे करून लगेच सहाव वाजतात त्याला आणायचायला
हो ते तर हे टाइम तर लगेच निघून जातो
हा ते लोक असतात घरी मुलं तोपर्यंत आपलं कस टाइम एवड काय वाटत नाही ते घरी येत्यात आपण जर अराम करायचं म्हंटल की दोन तास ट्युशन जातातण दोन तास आपले कसे निघून जातात आपल्याला कळत पण नाही
पटकण टाइम निघून जातो पाऊस आता चालूय का बंद आहे मग तिकडे
आता बंद आहे आता मी गेलेल त्याला सोडायलाच बंद आहे आत्ता बाहेर